हा येतोय आवाज-? हा आज गोधडी विषयावर बोलुया
हा डायरेक काॅल केला.
हो हो
हो हो हो हो आहे ना.
बरं गोधडीचे मी क्लासेस पण घेतले. गोधडी शिवणे
हम्म
रजाई यांचे गोधडी म्हणजे गोधडी म्हणजे खुप त्यासाठी सगळ्यांचे इमोशन्स असतात ना प्रेम असत गोधडी म्हणजे. आपल्या आईच्या जुन्या साड्या आजीच्या च्या जुन्या साड्या मग त्या वापरून घरात त्याचं अ म्हणजे वापर आणि अ हाताने शिवणे त्यात जुने झालेले गाऊन किंवा साड्या अशा वापरून हाताने शिवण करून आणि ते शिवताना पण त्या साडीची ऊब लागते हाताला आठवणी दाट तात जुन्या आईनी नेसलेल्या
हो
ची ऊब जाणवते त्यात, जे आपण लहान पनी त्या पदराला बीलगलेलो अस
हो काही काही लागवल तर काही काही लहान मुलांना तर, ती आई म्हणजे ती गोदडी आपण शिवलेली असते तीच आवडती आणि तिलाच ते घेऊन झोपतात, म्हणजे अस त्यांच्या तिच्याशिवाय झोपच लागत नाही मू मुलांना काही काही लहानपोर तर अशी असतात
ओ माझे मिस्टर सुद्धा अजून त्यांच्या आई चीच गोधडी वापरतात, त्याला आत्ता मी कंवर वैगरे लावत ते वेगळे वेगळे आहे, पण तीच गोधडी पाहिजे इतकी सॉफ्टय आणि मस्तय ना मग मी आता काय करत ते अ नवीन धोतर घेते असे दोन आणि ते धो तरांच त्याला वर कवर लाव दोय दोन-दोन वर्षांनी कवर बदलत जाते.
बापरे
असं करते
हम्म.
आड्या नाही येत ना नऊवारी त्या
हो, नऊवारी साडींच खुप छानये मोठमोठ्या याच्या गोधड्या
हो हो. तर छान होती ती गोधडी
हम्म
हॅलो. हा आता नाही शिवत रजया वगैरे आता चांगल्या-चांगल्या मिळतात ना त्या मुळे त्याचाच वापर करतात लोक जास्त. रजयांचा पण जे हाताने शिव लेली गोधडी असते. त्याला वेगळीच उब आणि एक छान सॉफ्टपणा वेगळाच येतो आणि टीकाऊ पणा हे की नाही. आता रेडीमेड मिळतात त्यातन. थोड त्यात फक्त काय मध्ये एकच. लेयर टाकलेला असो त्याला जास्त उब न असत्या आणि जाडपणा पण खूप थंडी असेल तर त्याचा. एवढा उपयोग होत नाही.
हम्म.
नाही की नाही तुम्हाला काय वाटतं दल.
आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोधड्या शिवू शकतो ना आपण. कि अ आईच्या साड्यांपासून. किंवा आजीच्या साड्यांपासून शिवू शकतो. किंवा अ छोटे-छोटे अ तुकडे उरलेले असतील आप आपल्याकडे रंगीबेरंगी त्याच्या आपण जोडून शिवू शकतो.
हो वेगळं पॅचवर्कच डिझाईन होऊ शकतं. पॅचवर्क च डिझाईन करून त्याच्यावर पुन्हा वेगवेगळ्या तू तूकडे वेगवेगळ्या आकारात कटिंग करून तेही लावू शकतो. किंवा वेगवेगळे चौकोन कटिंग करून त्यात. एखाद चॉकलेट. किंवा एखादं घर. एखाद निस अस. चित्र करू शकतो. अस पण करू शकतो. किंवा प्लेन हा किंवा प्लेन का. कापडच कवर लावून. त्याला वेगवेगळ्या रंगीत दोऱ्यांनी. त्याच्यावर वेगवेगळ्या निसर्गचित्र किंवा असं. अ डोंगरदऱ्या. समजा किंवा एखाद-एखाद्या मुलीच चित्र. छोट्या बाळाचं कृष्णाचं असंही करू शकतो. गोधड्यांना.
हो काही आणि. काही काही ठिकाणी तस. एम्ब्रॉयडरी पण करून मग ते शिवतात. गोधड्या म्हणजे पाना फुलांच्या डिझाईन्स.
हो हो. हो. खूप छान. वेगवेगळ्या रांगोळीच्या आपण जे ठिपक्यांची रांगोळी काढतो ना. तशी कलाकृती सुद्धा. छान होतय किवा त्याच्यावर वारली पेंटिंग करू शकतो. ते ह टिकाऊ असत भरपूर म्हणजे जर चांगला आपण कलर वापरला तर ते जात. नाही चांगलं टिकतो. तर मशीनवर. किंवा मशीनवर पण आता शिवतात. गोधड्या छान त्याला चांगली बॉर्ड. लावली किंवा काय हे केलं. तर छान होते ती गोधडी. आणि गोधडी झोप पण छान लागते. जाड गोधडी अंगावर घेतले की मस्त झोप पण छान एकदम पूर्ण होते. आणि लागते पण छान.
हो आणि थंडीच्या-थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच. गोद गोदडी. ती म्हणजे खूप हवी हवीशी वाटते, खूप मस्त वाटत पांघरून झोपायला.
हो खरंच. तेजी झोप आपल्याला अ कधी झोप लागत नाही, किंवा तीन चार तासात पूर्ण होणारी झोप म तिच जोप छान स रात्री अकरा दहा अकराला झोपलं तर सकाळी दहा वाजेपर्यंत शांत झोप लागते. आणि गोधड्या जर चांगल्या वेगवेगळ्या का रंगसंगती वेगवेगळी डिझाईन करून केल्या, तर बाहेर सुद्धा विदेशात त्यांना खूप मागणी आहे.
हो.
गोधडीला आणि काही महिला करतात ही ते. हं व्यवसाय.
तर अशी गोधडी खूप छान उबदाार आणि प्रेमळ आईची, आजीची आठवण करून देणारी. मला तर खूप आवडते बाबा मीही स्वतः गोधडी वापरते कायम.
मलाही खूप आवडते मी पण वापरते गोधडी.
हा आणि सगळ्यांसाठी घरातल्यासाठी सुद्धा थंडीसाठी कि ती ब्लँकेट असो काय असो पण सगळ्यांना गोधडीच पाहिजे असं
हो हो
किंवा आपले जुने कपडे असे चांगले एकत्र करून त्याचही शिवलं तरी ते अ असं झोपायला वगैरे सुद्धा अंतरायला सुद्धा छान होऊ शकतं.
हो आता आता आहे ना आता अ साड्या आपण साड्या दिल्या का ते मध्ये कापूस वगैरे टाकून तसे दुलह्यापण करून मिळत असे गोद गोधडी सारख्या म्हणजे तस ते पण छान असतात.
हो ते पण छान सॉफ्ट अशा
हो खूप सॉफ्ट असतात त्या पण मऊ.
हा हां तर तशा पण वेगवेगळ्या प्रकारच्या गोधड्या छान आणि कितीतरी प्रकार आहेत गोधड्यांमध्ये. तुकड्यांच्या गोदड्या आख्या कपड्यांच्या किंवा छोटीशी बॉर्डर लावून गोधडी करू शकतो. अशा चांगल्या चांगल्या रंगसंगती आणि छान डिझाईन केलेल्या किंवा वेगळेवेगळे पॅच वर् एखादं प्लेन कपडे घातले आणि घेतला आणि वेगळेवेगळे पॅच वर्क त्याच्यावर लावले तर तेही छान होते. त्याच आपण कोणाला गिफ्ट सुद्धा देऊ शको.
हो बरोबर
वगैरे म्हणजे बाळाला अं बाळुथ म्हणजे हे म्हणून काय म्हणतात त्याला दुथडी काय म्हणतात? दुपते हा दुपते म्हणून. देऊ शकतो बाळाला किंवा मोठे असतील तर रजई म्हणून देऊ शकतो. किंवा गोधडी म्हणून देऊ शकतो. आता मी आमच्या बँकेत ऐक मी आयर संचालिका होते.
हा हां
झालं म्हणून त्यांनी सगळ्यांना त्या रजया दिल्या. रजया म्हणजे आमच्या इथे एक अहिल्यामंडळ म्हणून आहे. ते करतात रज रजया त्यांच्याकडून डायरेक्ट कापड रजया घेऊन त्या सगळ्यांना दिलाय. सगळ्यांना आवडल्या तर रजया आणि कापड वगैरे एवढ सुंदर सॉफ्ट कपड होतं. तर मी तर आता आमच्या घरात म्हणजे मी तिथे आहे सं आमच्या घरातले तीन हे होते शेअर होल्डर.
हा हां
तर त्याच त्यामुळे आम्हाला तीन रजया आल्या शेअर होल्डर तीन असल्यामुळे. मग एका काच मी काय केलं ते सगळं बाजूला बॉर्डर होती. आणि मध्येच प्ले काप म्हणजे डिझाईनचं छान डिझाईनचं रंगसंगतीच कापड दोन्ही बाजूला मी त्यात पुन्हा दोन साड्या वगैरे घालून अस छान त्याचीच हे केली गोधडी सारखं. इतकं सुंदर झालं, ते अजून जाड ते जरा पातळ होत्या रेडीमेड.
हा हा हा.
तसं केलं, ती अजून इतकी सुंदर झाली छानच जाड च्या जाड.
आणि आपण स्वतः काहीतरी तयार करायचा तो आनंद वेगळाच.
तो आनंद वेगळा आणि ते झाल्यावर खरंच मला एवढं छान वाटलं म्हणजे म मुलांना सुद्धा आवडलं घरात, कि छान मस्त केलंस आई जाड. त्या स सोबत त्या दोन मिळालेल्या त्या दाखवल्या आणि ही बघा म्हटलं कीती च छान मिळत्यात
हम्म.
खरं सुंदर झाली ते वगैरे तर असं जुन्या का म्हणजे वेस्ट पासून पण चांगलं होऊ शकतं. आता साड्या त आपल्याला प्रत्येक समारंभाला लागतातच. त्याच त्या साड्या काही नसू शकत नाही, त्यामुळे त्या साड्या घेणं गरजेचंच असतं. शिवाय अ म त्याचं करायचं काय जुन झाल्यावर? म असा पण उपयोग होतो नाही का? त्याचं मग अगदीच अ हो उपयोग होतो किंवा छान अजून त्याना साड्या, चांगल्या साड्या लावून आपण आपल्या नातेवाईकांना किंवा असं देऊ शक तो म्हणजे बहिणीची मुलं किंवा भा असे छोटे आपले पुतणे असंही गिफ्ट दिलं तरी म्हणजे वाढदिवसाला वगैरे गिफ्ट दिलं तरी त्यांनाही आवडेलच.
हो आवडेल.
हे की नाही, आपल्या म्हणजे असं लोकांना किंवा मग अगदीच चांगल्या साड्या अस तील तर त्यांच्या बॅगा पण छान होतात.
हा, बॅगा ही छान होता ना, बॅगा किंवा ड्रेस पण आता शिवता आता काठपदराची साड्या वगैरे असल्या ना हा ड्रेस
ड्रेस पण छान आहे, आता नवीन नवीन पॅटर्न पण त्यात छान करता येतात. साड्यांमध्ये बरेच प्रकार आहेत अशे.
तर अ मला ना गोधडीच जास्त आवडते, पूर्ण साडीचा उपयोग होतो कुठेही काटछोट न करता. अक्खीच्या अक्खी साडी लागते. आणि टिकते पण चांगली गोधडी, पण आपण ना कि ती ठेवणार, म्हणून ज्यांना शिवता येत नाही ज्यांना माहिती नाही त्यांना गिफ्ट द्यायची हाय की नाय, आणि अ एकदम उपयोगी वस्तू चांगलं पॅकिंग बिकिंग करून दिलं तर आवडतेच, नाही चांगलं त्याला चैनचं‌ कव्हर करून दिलं तर ते काम झालं की त्यात ठेवून ठेवायला पण त्यांना छान, असं करून दिलं त तर आणखीन खुश नाही का? किंवा एखादं रेडीमेड साडी फोल्डर घ्यायचं. आणि त्यात ठेऊन गोधडी दिली तर अजूनच छान दिसायला पण छान दिसतात.
हम्म.
आवडतंय छान
हो चालेल, दहा मिनिट झाले.
झाले का? बरं बरं ठीक हाये, चालेल हा ठेवते. संध्याकाळी लावू का एक कॉल? तुम्ही आत्ता लावता. हो चालेल करा. चालेल ठीक आहे.